हा बोला.
हा आवाज येत
हो हो येतोय नीट येतोय आवाज तुमचा.
हा हा हा काय चालू आहे सध्या?
काही नाई मी लेखेची वाट बघते शाळेत न यायची.
हो आता शाळा सुरू झाल्यात ना माझी पण मुलं आत्ताच आली घरी.
अच्छा माझी लेक पाच अ
पाच पर्यंत येते म्हणजे पावणे पाच ते पाच या पंधरा मिनिटात कधी पण येते ती लांबून येते ना ति ज रोज चोवीस किलोमीटर ट्रॅव्हल होतं पूर्ण येऊन
अच्छा हा हा हा.
त्यामुळे मला थोडस अलर्ट राहावं लाग त तिचं बस कुठे काय
हो हो हो बरोबर ए हा हा. आणि मग ती कितवीला ए आता?
दिला
हा लाहान असल्यामुळं मी अ माज जाय लहान हाय छोटा हाय तो पहिलीलाय आणि मोठा सातवीलाय.
त्यांना कुठले काही छंदाचे क्लास वगैरे लावलेत का तुम्ही?
अ छंद म्हणजे आता त्यांच्या कस स्कूलमध्येच ह्याचे आहेत कोचिंगचे आहेत क्लास त्यामुळे तिथंच म हा ला लहान मुलाला क्रिकेटच लावलेलं हाय आणि मोठ्याला बास्केटबॉल हाय. त्यामुळे मग ते तिथं हा तिथच असत त्यांच.
आणि मग तुम्हाला कोणता छंद किंवा काय आहे का जे मनापासून करायला आवडत किं ते केल्यावर बर वाटत?
केवळ लहानपणापासूनच एक असत ना आपलं हे करायचंय पण करू आपण करू आपण असं
हो तसच होतं हम्म मला चित्र काढायला आवडतात. हा म्हणजे स्केचेस काढते मी ऍक्च्युली ऍक्च् म्हणजे बरीच काढलेली पण आहेत मी म्हणजे सेलिब्रिटीजची वगैरे काढलेली आहेत. अशी स्केच हा पेन्सिल स्केच हा हा पेनसिल ने. पेन्सिलचं पण चारकोल कधी वापरलं नाही एवढं अं.
व्हिडिओ वगैरे करता की नाई त्या संदर्भात
नाई ना नाई केलेले आता कस ते आधी जमत होत आता जरा वेळ कमी मिळतो ना घरात परत मुलांच बघण त्याच्यात ते थोडं मागे राहून गेलेले.
पण तरी कारण की आजकाल खूप त्याचे व्हिडिओ चाल तात किंवा लहान मुलं पण बघून ते शिकतात नाई का का त्यांना पण कारण की माझी लेकीला पण कलर कलर बरोबर रंग बरोबर खेळायला आणि काहीतरी चित्र काढायला घरातल्यां लोकांची चित्र काढायला फमिलीचे कशे वेगवेगळे आणि ती काढते पण ती कधी कधी शिकते पण. म्हणजे लहान मुलांचे कार्टून्स अस त्यात काय त्यांची म्हणून मी तुम्हाला म्हटले की तुम्ही तुमच्या हेचे विडिओ वगैरे करतात की नाई त्या प्रोसेस चे कि कस चित्र काढता वगैरे किंवा तुम्ही पण ऑनलाईन ऑनलाईन तुम्ही पण त्याच्यामध्ये अजून काही अपडेट होऊ शकता
हो ना खरच आहे इतके छान छान असतात मी आता ऑनलाईन बघ बघते ना की कस काढायचं काय काढायचं म्हणजे मी अजून त्याच्यामध्ये छान करू शकते पण ते आता ते मुलांना आता सांगते ती आता करतात त्यांनाही आवडतं चित्र काढायला मग बसतात वेळ असला की मग छान चित्र दोघंही खूप सुंदर चित्र काढतात म्हणजे आता सध्या त्यांना स्केच वगैरे एवढ नाही पण बाकी जे जे आहेत निसर्ग चित्रपणा किंवा दुसर परत कार्टून कॅरेक्टर आता सध्या ते पोकेमॉन वगैरे खूप असतं बघा तसले वेगवेगळ्या प्रकारचे पोकेमाॅन वगैरे ते ते काढण सुरु असत
तुम्हाला दोन्ही मुलच आहेत का?
दोन्ही मुली
हा तेच तुम्ही ज्या कार्टून त कार्टूनच जे नाव घेत त्यावरन मला अस वाटल कारण की मुली माझी लेक आहे त्यामुळे ते पोनी निवड आणि के पाॅप स्टार आणि हे ते ते सगळ तिच ते बघणं चालू असत आणि मुलांच डोरेमन आणि य ते म्हणून मी म्हटलं की तुम्हाला दोन मुल आहेत का? त्यावरनच म्हटलं आणि चित्र पण मग हा इथे पण चित्र तसेच कि मग ते कलरफुल ति जे केस आणि अस सगळ पर्पल रंगाचे केस आणि मग ती मेकअप करतेय हे कर हे अस
मुलींच जग छान असत वेगळंच नाही मला ऍक्च्युली मुलगी पाहिजे हो ती पण दुसऱा मुलगाच झाला
हो खूप जणांच अस होऊन जात कि नाही का मुलगी हवी असती आणि मुलगा होतो आणि खूप आयानची आयनशी सोप नरम बोली असतात की माझ्या या काय म्हणतात मला हे नाही करायला मिळाल मी माझ्या मुलीमध्ये ह्या ह्या गोष्टी करेल त्या त्या गोष्टी करेल तर तस होत म्हणजे मला लहानपणापासन खूप अस नाच शिकायचा होता कुठला तरी प्रोफेशनली नाही का पण तेव्हा आईवडिलांना शक्य नव्हतं फी असू दे हे असू दे म मी माझ्या मुलीला मागच्या वर्षी म्हणजे दीड वर्ष झाले कथ्थक लावल आणि मी पण तिच्या बरोबर कर करायला लागे आणि मग आम्ही दोघीनी पहिली परीक्षा आम्ही पास झालो
किती छान खरच मलाही असं वाटत पण आता त्या बरोबर नाहीच होऊ शकत ना त्यामुळे मी माझही सोड
नाही पण तुम्ही जेव्हा तुम्हाला जेव्हा ते बघतिल की आपली आई एखादया आनंदाच तिच्या आवडीच काम करतेय तिला वेळ काढून करतेय तेव्हा त्यांना कळेल की त्यांना पण आयुष्यात फक्त कॉम्पिटिशन मध्ये नाही. कुत्र्याचे तर स्वतःच्या आनंदासाठी पण ठीकय तरी करायला हव आपण नाही तर आजकालच्या मुलांना नाही का? स्वतःचा अस छंद किंवा हे असण्यापेक्षा माझा मित्र काय करतो.
हो हो तेच की नाही तेच मला माझ्या लहान मुलाचा ना आवाज खूप सुंदर आहे. तुम्हाला त्याला गाण्याचा क्लास लावायचाय पहिलीतच आहे त्यामुळे छान शेप दिला. पहिल्यापासून लावलं की आवाज खूप छान होईल पुढे त्यामुळे मला आता त्याला क्लासला लावायचं म्हटलं निदान आपण काही एक्स्ट्रा वेगळं केलं नाही निदान ते तरी होऊ शकतं ना त्यांचं.
पण जेव्हा तुम्ही पण म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि तुम्ही पण गेलात ना त्याच्या बरोब गाण्यासाठी तर त्याला अजून छान वाटल की आपली आई पण आपल्या शि आणि प्लस तुमच्या दोघांचं बॉ्डिंग खूप वेगळं होत.
हो त्यामुळ तेच म्हणण. हा हा बोला की म्हणजे ते कस स सॅटर्डे संडेच क्लास असतो त्यामुळे मला इथे जमेल. ते मी बघून आले एका ठिकाणी आता मला तेच
बरोबर आमचा पण शनिवार रविवारच असतो क्लास क्थकचा आणि मी येवढ म्हणजे आमच बॉडिंग आम्ही तिया फ्रेंड आहे अस वाट्त होत. मला तिच्यासारख्या गोल गोल चक्र्या घ्यायला जमत नाही. आणि मी नको म्हणते आणि तिला एवढा आनंद होतो की अरे आपल्या आईला हे जमत नाही पण
आपल्याला जमत ना तो कॉन्फिडन्स त्यावे बिल्ड होतो. मुलांचा
खूप वेगळा आणि तिला असं नाही वाटत की आपण तिला अस ब ति चिडेल किंवा तिला तो अपमान वाटेल किंवा हे वाटेल. त्यामुळे ती अस शेअर करते की मला अस बघ तुला तर नाही जम वजन कमी कर तुला अजुन छान जमेल तुला हे जमेल ती अस मैत्रिणी सारख. मला सल्ले देत राहते हो. ती म्हणजे तिला असं तिला प्राजक्ता माळी आवडते मग अगं तू तिच्या्यासारखी होऊ ना लुकडी मग तुला हवे. ड्रेस घालता येतील मग तू पण अस स्टाइल मारत. चालू शकते अशा पद्धतीच ते वेगळ. बॉडिंग व्हायला लागत म्हणजे तुमचा कदाचित तुमचा मुलगा पण त्या पद्ध का तू अशी राहा ते कर हे कर.
नाही आवडत आता मी इतर वेळी हो ना. म्हणजे ड्रेस वगैरे घातले पण कधी तरी जीन्स वगैरे घातले की मग म्हणतात की आई तू खूप छान दिस
हो खरंय कारण की त्यांना कळतं ना की बाकी काय चाललं. टी वी वर काय बघतयात हे काय बघतात. आणि कुठेतरी सुपत इच्छा असते अरे यार आपल्या आईने असं रहायला हव कसल अरे अस त्यांना पण मनात ते कुठेतरी कम. तरी जण चालू असतात अस मला वाटत तिच्याशि बोलताना
कारण ते बघतात ना स्कूलमध्ये बाकीच्या पेरेंट्सना वगैरे ते बघत असतात ना त्यामुळे त्यांच्या डोक्यात ते विचार सुरू असतात.
आणि इन्फ्लुएन्स होण्याचं वय असत.
हो ना तेच की
म्हणून
प्रत्येक वयाच्या स्टेजवर वेगवेगळ कारण तो मोठा म्हणजे तो आता सात तो एकदमच मोठा आहे आणि हा एकदमच.
अच्छा आणि खूपच फरक आहे. मग त्याचा काय छंद आहे.
तो चित्र खूप छान काढतो. खूप म्हणजे रंग पण छान काढतो आणि. हम्म. मस्त म्हणजे त्याला वेगवेगळ्या प्रकारची काढत असतो. त्याला निसर्ग देखावे पण छान येतात. आणि त्याच्यामुळे कसं होतं एक फायदा म्हणजे लहान ये ना. छोटा माझा तो त्याच्यामुळे शिकतो. तो काय करतो क्रेयानस ने काढले. कि ते डार्क ठेवत नाही. परत ते त्याच्यावरच असं. फेड हे करून टाकतो. पट्टीनं वगैरे असं काढून टाकतो डार्क असेल ते पण ते मग अजून. सुंदर दिसत म. हा माझं लहान म काय रे काय करतोस असं तर बघितलं त्याच चित्र तर म्हटलं असं करायचं. अस म्हणला खूप सुंदर दिसत. आणि खरोखर त्यानं रंगवलेलं चित्र सुद्धा खूप छान दिसत होत.
वा मग ते तुमच्याकडनं त्याच्यामध्ये आलं असेल.
म्हणलं छान त्यामुळे ती दोघां आणि एक फायदा मला झाला म्हणजे तो मोठा असल्यामुळे तो त्याला सांभाळून घेतो.
ते ही आहे ते असत म्हणजे. जे दोन जण असल की ते एकमेकांना खेळाला मारायला भांडायला. सगळ्याला एकाला बाहेर तेच म्हटलं बाहेर ना कोणी वेगळी. गरज नसते.
खेळतही असत.
हा तेच.
आणि शिकवणं पण असतं मोठ्याचं बघून हा शिकतो. त्यामुळ सगळं अस होय.
सगळ्या
काही काही वेळेला मोठा आवाज आहे ना त्याचा अभ्यास पण घेतो. त्याला काही स्पेलिंग येत नसेल काय असे तर तिथं तो सांगतो. आत्ताशी सुरुवात येत त्यामुळे त्याला सगळं सांगता येतं ना. तो एकदम मोठा असल्यामुळं ह्याला सगळंच त्याच येत हा. आणि हेंना आता जस्ट ए, बी, सी, डी वगैरे एवढसच. तो सातवीला आहे ना आणि हा पहिलीला. तेव्हा त्याला सगळं त्याच येतं.
म गेला ना त्याच्या शिक्षणाचे सगळे टप्पे त्यानी ते पार केलेत त्यामुळे अता इथंच असणार आहेत.
हो हो तेच ना. आता तो छोटा बघत असल त्याला सांगनार बघ दादाच अक्षर खूप सुंदर आहे. तसंच तुला आलं पाहिजे. मग तो पण हळूहळू काढत अस व्यवस्थितच काढायच त्याच छान आहे म्हण.
हो ते आहे. जरा पॉझि टिव्ह पद्धतीने आपण सांगा ना. सांगितलं तर मुलं ऐकतात.
ऐकतात, ऐकतात. ते भांडतातही तेवढीच पण तेही आहे मुलांची भांडणं वेगळी नस खूपच आणि मुलींची फार वेगळी असते.
खरं हाय.
मुलं म्हणजे मला अशी शांततेची सवयच नाही. इथं सतत दंगा असतो. हम आता सुद्धा मी रूममध्ये. दार लावून बसलेली. त्यांना सांगितले मला डिस्टर्ब करू नको दहा मिनट.
खरे-खरे चालेल माझ्या मते आपण बोलत. राहूया. तुमचा कॉलच हे नको व्हायला.
हो. हो तुम्ही मला वेळ मिळाला की मग करा.
हो हो मी आधी तुम्हाला कॉल मेसेज करेल करू आपण बोलू निवांत हा अच्छा हो हो बाय.